हॅो हॅलो हॅलो हा हा हा याला लागलाय तुला
हा बोलकी
बोल जेवण झालं
झालं बघ तुझ हॅलो हॅलो हॅलो
हा श्रद्धा जेवन झाल काय
हा झालं बघ तुझं
हा आत्ताच झाल बघ
हा काय कराल्यास काही नाहीे कुठं बाहेर गेलेलीस मगाशी मम्मीला फोन लावलेला.
हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय ना श्रद्धा तुझा मला?
हा यालाय की बोल.
हा बाकी आणि काय चालू आहे, घरचे तेन सगळे?
हा बरे आहेत बाई. तुमचे?
कॉलेज
काय नाही अजून चालू नही हाय.
हा हा.
मगाशी फोन लावलेलो ग मम्मी फोन उचललेली तुमची.
होय मी बाहेर गेलेलो ग.
हा मग तेच म्हणाली की आ जीकडे गेल्या आणि आल्यावर सांगतो लावायला म्हणून.
हा तेच आ ता ते बाहेर गेलेलो, आता म्हंटली मला श्रद्धा फोन केलेली बघ. म्हटलं विचारून तर बघूया कशासाठी केलेली?
हा हा.
काय कराल्यास?
काय नाही बघ. क्लास ला जायचं आता.
कोणता?
कम्प्युटर क्लास ला ग.
हा हा.
तुझं झालं काय क्लास कम्प् भेटतो.
नाही अजून.
नाही काय?
हम्म तुझं झालं काय नाही?
नाही अजून एक थोडे दिवस आहे.
हा हा.
बघू तेच कॉलेज चालू व्हायचा आधी संपून घ्या म्हणा लागलोय.
होय बाई माझं पण कॉलेज चालू होयच्या आधी संपलं तर बरं होईल.
ते काय संपायचं नावच घेई ना.
अ नंतर न धाव पळ लई होत्या ना.
हा तेच की ते कॉलेज करायचं, तिकडं क्लासला जायचं लई धावपळ होत्या.
होय.
त्यात सुट्टी हाय तो पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे. बघू तरी पण आणि एक दहा बारा दिवस तरी लागतील.
हम्म. मग अकाउंटचा क्लास काय करणार?
होय जाते ना त्याला पण, अकाउंटच्या क्लासला पण जाते आता कॉलेज चालू झालं कि मग ते पण आणि चालूच की?
हा हा. माझा अजून नाही अजून
आमचं चालू झालं आणि मी जायला नाही वेळच नाही मला जाऊन करून यायला पाहिजे.
हम्म अस पन आता चालू झालं कि तिकडं तिकडं जाऊन ऍडमिशन करून मग सरांकडे जायला पाहिजे.
होय करायला तर पाहिजेच.
हम्म. मग
आणखीन काय
काय नाही बाई अग तर मला सांगायचं राहिलं. अ अ अभिनव मेसेज कच केलेला.
हा. आ बोलाल का
काय नाही मी स्टेटस लावले ना जान्हवीचा
हा हा.
मग हे आणि कोण विचारालता तर मग त्याच्यावरण विषय निघला मग मी विचारलो की अं कोमल कधी येणार आहे म्हणून
हा हा.
मग म्हटलं की अ अठ्ठावीस तारखेला येणार आहे.
हा.
आणि मग तो गावाकडे आलाय वाटतं.
काय म्हंटलीस
गावाकडे आलाय वाटतं ग तो
हा हा तिच्या्या गावी आलंय.
त्या नव्या अर्जुनीला आलाय.
हा
आणि कोमल आल्यानंतर हेला आपलं अम् कुठे ठरलेलं. ग आपलं जायचं.
आपण कोल्हापूरला.
कुठलं ते गड
पन्हाळा.
हा पन्हाळ्याला आणि कास पठारला जाऊया म्हणालात तो.
हो काय रव्याची मग
मग मी म्हंटलो. एका दिवसात काही होत. नाही ते कारण की पन्हाळ्याला जर बस जाय झालं. तर होत नाही. न ते सगळं.
होय बस नाही काय जमत नाही. सोडा आणि आता इथून पुढं पाऊस चालू झाला. की मग काय नाही.
हंम तेच की पावसातच छान भारी मज्जा येते म्हणाल. तर कासपटार छान आहे. ग बघायला फुलांचा तस
ह पावसात उभा हाय. असंच बघायला पण मग गाडी करायला पाहिजे. बघ बस न काही जमत नाही. ते कारण बसच टायमिंग कुठं. वेळेवर असते.
हम्म ते सगळं विचारतो म्हटलाय. तो कुणाला तरी ओ म्हणजे ज्यांना माहित असे. त्यांना विचारतो म्हटलाय?
हा मग विचारून घे मला.
हा विचार म्हंटलोय. मी पण दिदीला विचारतो.
हा हो श त जाऊनलीत वाय.
होय तेच कि मग ते तिकडं गडाकड जायचं झालं. तर दिदी ते बस न कसं गेल. त्या विचारायला येत टायमिंग पण असतेस वय? बसमधून गेल्यानंतर. ट्रम त्याच कंडक्टरला विचारायचं परत बस कधी त्या्या.
हा हा चालतंय विचारायला ग.
टामिंगला तिथ स्टँड वर उभारलं की चालते नंबर घ्यायचा कंडक्टरचा?
हा चाल ठीक आहे.
हम्मम.
बघून विचारून घेम न प्लॅन कर? कोमला आल्यात. नंतर मग जाऊन येऊया.
तेच की कास पठारलंय छान आहे ग.
हो मी पण बघायला नाही ग
मी लईजणांच्याकडनं ऐकलय की ते छान आहे. बघायला आणि पावसाळ्यात तर लई छान वाटते ये?
हा तेच की पूर्ण? झाडी आहे ना त्यामुळे ते?
पठार आहे. आणि फुल अस फुलांच असं आहे. ग फुल नवीन नवीन फुल्ल इथे नाहीत.
अ झाड आहेत सगळे ते पावसाळ्या त्यां लाहर येत ना झाड
हा होय लय छान दिसतय.
त्यांना ते बघायला भारी वाटते
हम्म म चालतय मग मी पण विचारतो दिदीला तू पण कुणाला ओळखीच विचार सांगितलोय हा विचारतो आणि सांगतो म्हटलं.
हा हा चालते की
हम्म
तथ मारपिता प्रतक्षा का करत काय फोन
अर्पिता का करत नाही ती कुठला आणि दुसरा क्लास लावली प्रत्येक... रिक्षा परवा केलेली हॅलो
अर्पिता प्रतीक्षा कॉल करतात काय तुला
तेच अर्पिता कुठ क्लास लावल्या वाटतं ग त्याच्यात बिझी आहे त वेळ नाही वाटत तिला प्रतीक्षा केलेली परवा फोन.
हा हा. काय सगळेजण आपल्या आपल्या कामातच हाईत.
हम्म, आणि सरिताला मेसेज केलेलो की मी.
काय म्हणून?
कुठं फोन करायनीस म मेसेज करायनीस म्हणून.
हा.
मग नाही बाई करायला, बॅलेन नव्हता असं काहीतरी म्हटली वा मग. किती प कि किती टक्के पडलं विचारलो.
हा.
म अष्टठ्याहत्तर टक्के झाल्यात म्हणून सांगितली.
हम् छान झालीत की ग.
होय. ती सौरभ, अर्पिता आणि सरिता एकाच ह्याच्यामध्ये आहेत. अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर!
होय, तोंड माग पुड.
वय. करेक्ट काय विचारलो नाही तिला किती पडल्यात?
आ.
फक्त म्हटली की ती अष्टयात्तर पडल्यात.
तरी पण छान पडल्यातकीग अष्टयात्तर म्हणजे काय कमी झालं.
होय तेच की म्हणजे जर अष्टयात्तर करेक्ट पडलं असलं तर मग दुसरा नंबर येतोय नव. हिनाला कस सत्याहत्तर आहे आणि वर पॉईंट पन्नासच्या वर पुढं गेल्यात म ते अष्ट्याहत्तर धरत्यात नव.
हा होय.
बघू आता कॉलेज चालू झाल्यावर समजणार.
अ उगस मग कुठं पॉईंट मध्ये हे वाढतं.
होय पॉइंटमध्ये असणार.
हा त्या तिघी पण म ए एकालाईनीमध्ये हात.
तीन.
जरा कुठं मागं पुढं.
होय जरासं कुट तरी मागे पुुढं होतय.
एका दुसऱ्या मार्कला
होय. मग.
म काय म.
काय नाय बई.
अथर्व फोन करतोय का नाही ग.
हम्म मला कशाला कल बाई
ह
मेवे
ह फ्र्री अडगत जा
नापरना
मक नाचा
च भाऊ आहे तो
माझा बाऊू आहेसू
हम्म
तुझा फ्रेंड आहे म म्हंटलो
हम्म नाही राय
तुला कॉल केला हडी ह मलागे सलक बरल
नाही
मला पण नाही स त्या पाठी मगच कधीतरी एकदा केलेला ट्रिप जाव कुठुंग
हा
आ प्रत्येकाचे सगळे क्लास टेन चालू आहेत की आमचं सगळ्यांचं त्यात काय ते राहूनच गेले
हम्म चालायचंच असंच होणारा आता हे
होय
आताही ठरवलेलं तेवढं फिक् स हो दे बई ना
बघू की काय काय होते
बघू असं म्हंटलीस तर तुझ्याकडनं नाहीच येते असं मला तरी वाटते
नाय नाय ठरव की जाऊया की आपण
जाऊया की आपण
कोण्या आल्याशिवाय काय
ते पण हायसोड मेन माणूस या पाहिजे की पहिला
काय बोलीस
ते पण आहे मेन माणूस यायला पाहिजे म्हणाले
तेच की त्याच्यावर सगळ आहेत
हम्म
तो आल्यानंतर मग का थोड पहिले का थोडे दिवस काय लगेचच काय बोलून चालणार नाहीसवर
नाही. एक आठ दिवस तरी, आठ दहा दिवस तरी, काय बोलून चालत नाही.
थोडं त्या घरात घर, घरच्याबरोबर थांबणार.
होय, त्याचा मित्र विचारते की त्याला
आह
त्याचा मित्र विचारतोय की त्याला